हा
येतय का ऐकु
येतय.
हा काय चाललंय.
काय बघून गेलं सकत ना तर
झालं का जेवण बनवून
नाही अजून
काय बनवलं जेवण
काय त्याला डबा दिलाय तच क
बरर काय जेवण काय बनवले
दडकनचा प ते
बर बर बर
दिीश दोडका
हा बर असं वाटतय तेी हे करावं कायद जतडी गिडेत
अरतीच्या काय करावं वाटतं
ते हेच की टाकावं ते तसला
कुठलं
तेच काय आपलं घेतलेलं मोबाईल व
मटाका किव
बरं तुम्हाला म्हणते कशाला वगैरे जायला ते वा ते
मरा होते
कुठला
आमच्या दोघां
आरं तीच करत होतो कालपासन रात्रीपासन करत होतो आणि ते बरोबर ऐनटाइम मला ज एक्सपोर्ट कराय गेलो ते पैसे मागायला आला
असं कसं
मग तेच कि काल चिंट्याच्या इथं गेलो तर फ्री मध्ये दाखवत होतं बरं का ते सगळं त्या ह्याच्यावर आहे
हम्म
पेन बोंबलाय काल चिंट्याच्या हिथं बी कनेक्ट झालं ती कुठली बी कंट्री येतंय बर ते दाखवना त्याला प्रॉब्लेम दाखवायचा मग तर तिथं फ्री दाखवा लागलाय आणि आलो इथं सगळं त्याला आता म्हटलं फ्री वापरायचं. आणि बघतो तर इथं पैसे मागाय लागले मग आता ते काय ए सांगत नाहीत.
मग बाहेर हायसा तवर तिथनं टाक कर की म
कुठनं?
आत्ता आहेसा तिथनं पोस्ट नाही होत?
अरं तसं नाय ती लोकेशन वेग काही नाही ते त्याच काहीतरी ते हेच होतय ती मला जमलेलं नाय.
म मला सेंड करा बघू माझ्या हेज्यावरन टाकू का?
कुठं हाईस? आरं तो व्हिडिओच तयार होत नाय.
तयार होयना व्हय?
हा टाकायचा काही संबंध नाही ते व्हिडिओच तयार होत नाही ते कॅपकड मध्ये.
काल परवा केलायसा ते असू दे की.
हा त्यो हाय की त्यो झाला.. परत आणि परत ती पैसे मागायला आलाय त्यावेळी फ्री झाला.
हम्म. ह ते हाईत ते तसंच टाकाल्या तुला म
पोर्ट करताना ती बोम्ब हुत्या. एक्सपोर्टच होत नाही तेव्हा. म्हणून ती शिकायचाय रे म्हणून हात धुऊन माग लागलंय. दोन मिनिटांच काम आहे. ते आता प्रत्येक म्हणतो एवढा वेळ लागतो, तेवढा वेळ लागतो. त्यो म्हणतो कंट्री चेंज कराय लागतंय मग आता कंट्री त्या ऍप स्टोअरमधली केली आपण मग आता ते फोनची कंट्री चेंज कराय लागते का काय काय माहित आता. म तेच ते आता करून घ्यायचं कोणाकडून तर ते केल्याशिवाय काय मला एडिटिंग कराय येणार नाही.
म्हणजे ना जिथं घेतलंय तिथं
म्हणजे
जिथून नेलाय घेतलाय तिथनं त्याला सांगा की करून द्यायला
ते कॅपकट चालवणं म्हणजे काय ते ऑफिशियल काम नव्हं. हॅकिंग आहे ते ते असं थोडीच देत्यात करून कोण बी. आता तुमचा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे तर ते मोबाईल दाखवणार मोबाईलवाल्याला मोबाईलचा प्रॉब्लेम नाही कॅपकटला परमिशन नाही भारतात. म ते परमिशन नसत्या तशा अँप ते असं अ कंट्री चेंज करून हे करून ते अँपलला चालतंय. आपल्या साध्या अँड्रॉइडला तर लय ते साध्या अँड्रॉइडला तर अजिबात चालतं पण लई ते दरवेळी चेंज कराय ला त हे एकदा चेंज केलं की संपलं मग ते कायम वापरायचं. असं आहे, म्हणून म्हटलं त्या प्रथमेशला बाबा भे टायचं म्हटलं त्यो म्हटला सकाळी देतो. दुपारी कॉल करतो दु पारी भेटूया करून देतो म्हणजे सेटिंग करून देतो फोनची अजून ते कॅपकटच इ चारलेलं नाही त्याला कॅपकटचा म आता त्यो किती रुपये सांगतोय काय माहित आता? पैसे सांगतोय का फ्री म नाहीच की, आधी नाही विचारणार पण त्याला म्हणणारच की कॅप करून देतासा काय? आता त्यो ती डोक्यात ठेवणार की ह्यानं मला काय अन त्यावेळेस साईड सांगितली नव्हती. आलं का लक्षात हे असंच असतंय कुठं ना कुठं घोडा आडत असतंय आप
तेच की तेच की.
ते एम चोवीस तास वाल्यानं हे केलंय अगं व्हिडिओ बनवलाय त्यात गाणं बिन जोडलं त्याचं स्वतःच ह्याचं ऐ आय वरच तयार केलं.
होय कुठला व्हिडिओ बनवलाय?
मला पा ठवलाय म्हणजे त्याजं आहे ते
हां पाठवा की बघूत पाठवा की ऐकतो असू दे की पाठवा म्हणलं.
व्हिडिओ त्यात गाणं हम् मला कस काय पाठवलं म्हटलं काय?
पाठवला. चल चांगलं गिराईक आहे म्हणून.
बाकी काय
काय नाय. काहीतरी कोर्स चार व चार ओळी काढा म्हणत होतो तुम्हाला.
हा ते काय तू बी करू शकते रे असं काय नाय सगळं मीच केलं पाहिजे नुसतं चारटजी, पेटीला विचारलं बा बा जरा अस काय आता मोकळ पडलंय ते व्हडीओ बिडिओ फालतू बघण्यापेक्षा अच्छा साडीची पिठे वैगर म्हटलं रे बाबा.
पण मी म्हणतोय शूटिंग कव्हा करायचं?
ते ब ओळी कशा पाहिजेत ते सांगतो. ओळी ह्या कॉमन नकोयत कॉमन कॉमन नोकय जी आपल्याला असं क्लिक होत. की बाबा ही असं हे अनुसरून आहे म्, हणजे स तशा ओळी पाहिजे त्या जेणेकरून आता अ आता तुला सांगत आता ट्रेंडिंग काय आहे स्टेटस ला बघून अ आता वेगवेगळ नाही नाही नाही नाही वेगवेगळ्यांच सेटस बघून का नाही
हम्म
खिचतात त्याबद्दल असं चॅट जी पीटीला याच्यार की त्याबद्दल काहीतरी असा एक कॉट सांगा किंवा काय मग ते सांगते सुचव द्याच्याज
हम्म
मग आता ते प्रत्येक महिलाची तीच कंडिशन आहे की स्टेट च दुसऱ्यांच बघून खिचले जाते मग तू असं काहीतरी कॉडस बनवू की तेी बरोबर हे झालं पाहिजे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे असं
हा
आसाा आहेे
मग तेच किती म्हणतय कि... कम्पॅरिझन करू नका प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी आहे.
हा मग असं काहीतरी बण पाहिजे ती कॉपी नको आहे कुणाचं तुझ वेगळं पाहिजे तुझ शारजी पेटी वेगळं देईल काहीतरी तुला... मी असं विचारत राहाचं चॅट जी पी टी जी ला..
आता तुम्ही तिथ न कोणीकडे जाणार आहे.
ते प्रथमेशला फोन करणार भेट... तीस का बाबा नाही म्हटलं की मग लगेच म्हणजे नाही नाही आता उदक्याला फोन लावणार.... स स असं हे सिम कार्ड चेंज केलं तरी चाल... ते सिम कार्ड मी घालणार आहेत. वायफाय करून कॉल केले तर चालतय का... हे विचारणा ती झालं की मग सिम... कार्ड आणायला जाणार. सिम कार्ड घेणार आणि मग जेवाय येणार. मग... बेसला फोन... हम्म..
मग तेच म्हणलं...
मी काही घरला येऊन ती सर्च करणार नाही ते मोकळ बसलंय... चॅट जी पी टी ला विचार
हो करते मला ते पाठवायला वेळ लागत नाही माझं लगेच... होत ते काय चार चार ओळी आहेत त्या...
चार चार नाही खोल व विचाराय असते पाठ नाही करायचं ते काय तू इकडे येऊन करायचं मग तस... बहिला दि सर्च कर चांगला डायलॉग...
करतो की मी तुम्हाला दाखव तुम्हाला दाखवणार की मी आधीच कसं करेन पाठ...
त्याला खोलवर विचारायचा आणि कि हो डायलॉग दुसरा.... कोणी कॉपी केलेला नसावा.... किंवा त्यात आणि... आकर्षित अजून हे.... करा अस त्याला सांगायचं खोलवर मग तो डायलॉग.... तुला सर्च करून चांगला देणार नाही... तर ती कॉमन कॉपी असतो घेणार
हो हो... तेीच की सांगतो की तुम्हाला मी म्हणून दाखवत म्हणजे वाचून दाखवतो की आधी हा बरोबर ते ह
हम्म तेठीक तेडयलॉ आपल्याला एक नंबर करेन आपण
हम्म.
प्रत्येक मला म्हटलं असं असं म्हटलं ते अ मी सेटिंग केली सगळी कॅमेराची कनकोरंद आहे नाय ना नाहीय म्ह मतेय अजंत अ बदल पाहिजे म तिथ तो करून आल्या मी करून देत.
हा होय तुला काहीच येत नाही म्हणून तुला मला सांगाय. ते असं दाखवत मला लय कळतं केळयला काहीच येत नसते ह्याला येत दुसरे करून हम्म.
एवढे दिवस थांबताना परत मग टायमाला म्हण लावते मला देणार.
हम्म. आता आहे तेवढी विचकार आहे म्हनव
शेन महिला गिराय का आले म अज ताकाच हांबा म्हटलं कराय. हिे दहा मिनिटां मग करून देतता घेतलं. तर ताकत्या गोखळच घेत दोन पिशव्या फोडल्या. वतल्या. चाट मसाला टाकला. साखर टाकली म टाकले.
हा.
आणि पाणी वतल झाला आणि सगळं. प्रमाणे म्हण नाही आपला असा अंदाज ठरलेला आहे त्या झालं म तदा आपलं. झालं ताक हा आणि मला म्हण ते आता काय घरगुती करत होो आता हे वातावरण चेंज झालंय म्हण म्हटलं आता ताक च पण ते पहिल्यापासून टाक का मध एक दोन दिवस केला असेल तिने अनुभव घेतला असेल दुसऱ्या दिवशीआंबट होते म्हटल्या सोडून दिला त्यावेळेस
हम्म ते सांगत होत की वडल तेचा हा आमचा आंबट ह आम त आंबट कशा नव्हते हम्म
बाकी काय
काय नाही
कोणी इथंन येण्या जाणारना बघितलं म्हणजे मला बोलताना फोनवर म्हणलं या बाईच ह्याच लप्पड दिसते ह एवढा लांबूल येतया ह लय जा ना सांग राम जा कर म्हणा कोणी इथ गेले ते आईला म्हणणार हे लफडेबाज च दिसं अ बायकुल तिकड राब राब राब तेजे आणि ह गोष्टी फोन वर बोललास इकडं रत्तडगडीथ सांगणार नाही गण पण त्याला तसं समजणार.
हम्म.
इथे राय का? हम बाकी काय? चालतंय मग करतो फोन, हा मग काय मग लयच मग सांगणार आता ते आता आहे का नाही आ.. ता सांगणार नाहीत.
सांगनार पण ते तुम्हाला सांगाय येनार, तुम्हाला येना सांगाय
फिक्स आता आता कोण सांगणार नाही तुला पण म तुझं असल्यावर मला सांगायला लयजण येणार.
हम हा.
हा.